लो
हा बोल कि
जेवलीस काय
जेवायलोय ये.
हा जेव जेव पोरग झोपलय
होय झोपलाय
होय जेवुनच रा पडल्याल ब झोपलेलेलो
हम्म
काय नाय
आज रयवार सुट्टी
होय सुट्टी
हा ह
हम्म म जाणार होता ना आज काय माहीत नाय ग
मोबाईल ला स्टेटस ठेवलेलं
हो काय माहीत नाय
शाळेतले टीचर गेलेत व्हय
हा हा मग
ह्यो काय न्हवं फोन नाही केल परवाच केलत ती तो म्हणलेली काय परत केलं नाही मोकार होतय केला
हा मग् जाणार हो ना तुम्ही
संध्याकाळी
हा हा किती वाजता
काय माहीत नाय आजुन
माहीत नाही म्हणजे काय कन्फर्म नाही काय
नाही हाय जाणार आहे का
हं हं
बघूया आता पहाटेचं काय रात्री जायचं
हां हां म्
काय नाय बग
पोरी
पोरं आहेत नव्ह दोघी झोपल्यात एकटी हाय
हंअ्
हम झोपल्यात जरा झोपा म्हणलं नाही उन्हाचं फिरत बसत्यात बाहेर हं
होय
मग काय मग काय काय केलंय जेवण
जेवण काय कोबीची भाजी
हाअ्
चपाती भात
हा
तुम्ही
आम्ही काय चिकन आणलेलं काल चिकन रस्सा तेन होता
हा हा
भाकरी जड केलं
हां हा
चिकन आणलं की दुसऱ्या दिवशी रातयचकी
होयं आमच्यात कोण खात नाय
काय चिकन खात नी
कायच ंनाय
तरं
कधी तर हमं मी खात नाय
हम्
नाय ते नि पण
ह आमच्यात खात्यात बाई
आमला शाकार लागत
काही पण पण असते ते पण असते
अंडी केवढी लागतात तरीतरी हम्म
मोठी पोरगी खात नाहीची तनच
हा हा
तिला ते तेवढंच अंडीत तर आणायला लागते
हम्म
सगळ्यांना करते मी शांहाकाारी पण करत मी ते पण करतोय काय खाऊ वाट ते करायचं
होय
म
म काय नाही बघ आणि तू केलतीस का नाही साक्षीला फोन
नाही गं
नाही होय
नाही
मग तु कधी येणार आहीस इकडं
बघूया दहा तारखेनंतर
दहा तारखेच्या पुड होय हा हा
केलता तर करूया मग तू घर लक्षात येत नाही कॉल कराच तिला
हम्म हम्म उचलतीया कुठ उचलत नाही ती कामा असत्यात
व्हय तुझ आवरलं
अजून भांडीतेन घासायची आहीत बघ जरा झोपून उठून घासायचं म्हणलं चारच्या पुडं
हा हा
आता उठलोय आता आवरायंच
कितीला उठतीयास झोपन
तेवढंच तास दीड तास तेवढंच झोपायच ते उन्हाच काय मशीनवर पण बसायचं होत नाही उष्णता होत्याही
आज काय नाइट काय
आहेत कि चार बारा आहेत चार बाराला जाऊणारे झोपलं न्हव
हे ब्लाऊज हम्
काल एक शिवलेला आता आल्यावर शिवायच आता जरा बसलोय तर बसायचं भांडेतेन घासायची माग आवरायंच ते जरा फॅन्सी शिवायच आहे लेस ते मिळणा ग
काय ते
ते काचची लेस नसतीया काय मण्यांनची ती लेसच मिळाणार ती लावायची ती लावून शिवायच आहे तर ते नंतर न लावलं कि कसं त्याच एक एक मणी निघत्यात मग मग ते संग संंग शिवतानाच लावायला लागते तिथ मायाकडे संपल्या मग स्टेशनरी पण बंद आहेत ना
मग तसल लेस लावून किती घेतीस
ते तीनशे साडेतीनशे प्रिनसेस कटला ते काय साध हा
आणि आपली लेस असली तर
लेस असला ना तेवढं दोनशे अडीचशे लेसच पन्नास साठ रुपयला हाय कोण आणून देते व्हय
व्हयं देत नाहीत. मग पैसे घ्यायचे जास्त
होय
हम्म हू शंभर रुपये एक्स्ट्रा रेट चला
शंभर रुपये देतात व्हय हम हम तोंड अ बघ
हम हम्म आपल्या तिकडच्या बायका लय चिंगूस बाई तेवढं कमी करा. तेवढं वय एवढं वय असं करत्यात
साध्या ब्लाउज ला दीडशे रुपये म्हणलं की तोंड वाक
हा बाकीच्या इकड बघ जा कस लगेच भरारा
होय
हम् हम्म कुठ कमी हाय रेट
तर नाही सिम्पल ब्लाउज ला दोनशे अडीचशे
हम्म मग असं ब्लाऊज वगैरे दुकान असतील की नाही मोठी मोठी ते अ
हा
तिथं मग असं म्हणजे चौकशी करून बघायचं गं ब्लाऊज शिवायसाठी
हम्म
ते घागऱ्यावर ते लाट्यावरती की तेंन असतात कि तेंन की हम् इथ म्हणजे तिन स्वतः घेतला अस हा जेंट्स लोक पण असत्यात तरी पण चौकशी करायचं एकदा बरी हाय की जेन्टस लोक शिवतात. होय
म्हणजे आमच्या वहिनीच टाकत होत्या सोड पहिला. लगेच म्हणजे त्यांनी एक, एक, एक तासात दोन तासात म्हणजे लगेच देत्यात अस अर्जंट असल की लगेच तेव्हा म्हणजे दोनशे अडीचशे घेत होते म्हणजे आता जास्त घेणार. दहा वर्षाच्या पाठीमाग म्हणल्या ता आता घेतील चारशे साडेचारशे. इचलकरंजीत
व्हय अर्जंटलाच साडेचारशे पाच रुपये हाय.
होय.
हम्म हम्म देतात होय शिवून देत्यात लगेच. हम्म अल्ट्रर करायला अस शंभर दोनशे रुपये घेत्यात.
होय
हम्म आमच्या इथं पण आहे बघ घराजवळ कुठं कबनुरमध्ये? कबनूर मध्ये ह हे तर आहे खर म हे त कमी का टाकते ग
हा, हा
हम्म ती अडीचशे तीन होय. साड्या मी कमी नेसते जास्त नेसत नाय.
मी पण नाही हः
हं
अन मी माझ काय ब्लाऊज तेन जास्त नसत्यातच खर.
हम्म, होय. हम्म म हॅलो हा हा वेळ झाला. जेवायला हम्म सु्ट्या असल्यावर आवरत नाहीत. कामच
सुट्टीच्या दिवसाच अस दुसरच काय त करायच जेवणबीवण करायच
करतोय सोड पुुलाव. खरं नाय अग ट्राय केलं हं हं हं मग
अंबोळी नायतर
पासवर्ड जल केबाईल आंबोळी आंबोळी केली तरी पण आमच्यात ते भात वगैरे लागतेच
लागत
होय हम मला नाही लागत सोड मी एकदा खाल्लो की मग भात वगैरे असलं काही लागत नाही तेच् एकदा पोट भरून खाल्ल की त्यांना मग नंतर लागतो भात
हम्म आमच्यात नाही
नार नायत आपण कस हा म तेवढंच लागतंय तेवढंच भात आमटी ह हा भात आमटी लागल तेच आता आपण कस मी कस दिवसभर आंब म्हणजे एकदा आंबो दिवसभर मग ते आंबोळी वरच नंतर म आधी मधी जीवड पडत नाय हा मग मग आपलं कस पोट भरते मग तिने खात नाहीत नंतर मला आणि थोड्या व भात आमटी लागते
हम्म
हम्म म व्हय आता पराठा वगैरे केला तरी बी भात तामटी कराय उधर एकनाथ सोमोर नट म
ते हायच
हम्म उतलाशा
उठला किती उशीर झोपतय ग
नाही झोपलाय उशर झोपलाय
होय
होय आता उठलो
मी बघूनच झोपलं तवर म्हनलं पोरगी म्हनली फोन यालाय ब
हा हा हम्म म
म कायनई
अं हा!
चालत दहा मिनटं झा होऊन गेल. प करतो नाही तर रेकॉर्डिंग व्हायचं नाही. हा चाल